हॅलो हा.
काय चाललंय?
काय नाही.
झालं जेवण वगैरे?
हो जेवण झालं.
हा हा.
तुमचं?
झालं ना मगाशी.
झालं का?
हा.
हम्म पाऊ पाऊस हे का?
पाऊस रोज पडत होता आज नाहीेये इकड पाऊस.
आज कुठं मंदिरात गेलते का ना य?
नाही आज मंदिरात कुठं शाळेला गेलती येते मंदिर होतं फक्त दर्शन आले तेवड.
हा का?
तुम्ही?
मी गेले होती मगाशी. स्वामींच्या मठात गेलती स्वामीच्या.
बरं काय काय होत तीथं?
स्वामींच्या मठात गेले होते.
नाही नाही काय काय होतं म्हणजे भजन वगैरे काय होतं म्हटल.
होत ना आरती सातची आरती होती भजन होत
हा हा किती वाजता गेलेलं?
मी सात वाजता.
हा हा हा आल्या नंतर स्वयंपाक केलं का?
स्वयंपाक दुपारीच करून ठेवला होता.
हा हा.
हम्म आले साडेनऊ ला घरात.
हा हा जवळ आहे का मंदिर?
आहे थोड्या लाबये जोईनगरला.
हा हा.
हम्म नाही तर होत्या ना चाळीतल्या होत्या दोघी जणी
बरं वाटत असेल तेवढंच गेल्यावर?
हो बरं वाटतं.
हा हा.
मंग?
मग अजून काय नाही निवांत बसलोय.
हम्म हे उर्ला दर्शनाला घेेतते का नाही
हे उरला नाही गेला अजून
अजून नेल नाही का?
नाहि नेल.
आ त जॉबला जातील जातानाच लागतं ना?
नाही हे रस्ता वेगळीकडन जाते ना म्हणून ते कोलवडीला इकडून तिथे उर्वरणं खूपच लांब पडायल
मला वाटलं ते होऊन मार्गे जातात का काय.
नाही नाही ते रच पुढंच होतं पण तिकडून लांब पडायले ते सतरा किलोमीटरक्षयं येतं
आणि मग इकड मधून गेल्यावर
मधून गेल्यावर अकरा किलोमीटर.
बरं आहे मग काय.
आणि हा तिथे येऊर मार्ग गेले तर हायवे पूर्ण.
अच्छा.
हा मग होत नाही ते आणि ट्राफ वगैरे असतय लवकर पाउन तासमध्ये इकडून.
अच्छा बरं आहे मग इकडूनच गेलेलं बरंये.
हां. हा म्हणजे लवकर तर येता येतय
ट्रॉफिक असल्या व उशीर पण नाही होतो ना यायला मग.
हा उशीर
हम्म.
अजून काय म्हणता?
हा
क्लासेस वगैरे चालू झाले का नाही मुलाचे?
नाही अजून अजून काय शिकवायला सुरुवात नाही केली.
कॉलेजमध्ये शिकवे नाहीत अजून?
अजून काय सुरुवात नाही अजून ते सब्जेक्ट हे करायचं चालू आहे त्यांचं. कोणाला कुठला घ्यायचंय, कोणाला कुठला घ्यायचंय हा हा हा.
हा हा.
तेच चालुये, त्याच्यामुळे अजून काही चालू नाही झाले.
मग कधीपासून चालू करणार आहेत मण काय माहित आत
कधी होते चालू आता, एक्झाम पण येतील ना आता.
हा.
हम्म.
कधी येते एक्झाम ते?
मला त्याचे तो काय बोलला नाही अजून पण बाजूची मुलगी बोलत होती ते पण त्याच्याच कॉलेजला याला. ते म होते आमची पण एक्झाम आहे आता पुढच्या महिन्यात.
एकाच क्लासमध्ये दोघं?
नाही वेगवेगळ आहेत, पण एकाच
हा हा हा म्हणजे ते सिनियर आहे का पहिला घेतलेली कार्ड?
नाही नाही त्याच्या बरोबरच आहे. तिने काय बिकॉम का काय घेतलं वाटत. हम्म हम्म.
म्हण शिकवायच चालू नाही केलं म्हण ल नसतील एक्झाम आताच.
नसेल मग तो काय बोलला नाही अजून घरात.
ब ते कामाच आता काय केलं न
हम्म.
बघू का होतं
काय म्हणतोय?
चांगलं चाललंय सकाळी जायचं शिकवायचं यायचं तिच. विषय बदललेत की आता, टायमिंग अकरा ते पाच.
अकरा ते पाच.
दिलेले आहे मराठी वगैरे मराठी परिसर अभ्यास दिलेले. आता सायन्स मॅथस दिलेत.
सायन्स मॅथ्स दिलेत होय.
हा.
हम्म, पहिला शिकवला असेल ना त्याच्यावर
काय म्हणलात?
पहिले शिकवलं असेल ना त्या विषयावर.
काय?
आधी शिकवलं असेल ना तुम्ही सायन्स मॅथस.
नाही शिकवले.
म पहिल्यांदाच हेघात आहे?
पहिल्यांदा शिकवायले पण डीएडवाल्यांना कसं आहे आठवी शिकू शकतो कोण
हा हा.
हा मग सगळा सेम शिकू शकतो आपण. कुठे हा जमा बो
हा?
वाचून जाते घरात अभ्यास करून मीच घरात अभ्यास करून जाते मीच.
बरं आहे मग, अभ्यास करावा लागत असल घरी आल्यावर परत.
हा तेच की डबल काम व्हायल्यात. मराठीचं कसं वाचून शिकवलं असतं आणि सेमीला दिलं सायन्स. इंग्लिशमध्ये शिकवायचं.
सेमीला दिलंय का, अरे बाप तू.
हा सा पा आणि असं दोन आहेत तिथं सेमी वेगळे आणि मराठीचे वेगळे.
हा हा.
हां मग तसं. मराठीला दिले ते आणि सेमीला पण दिलेत. सेमीला सायन्स आहे आणि मराठी दिलंय.
अच्छा.
आसंपण.
हा हा.
शिक्षक नाहीयेत जास्त तिथं.
नाहीये, छोटी आहे का शाळा?
नाही सगळं, शाळा मोठी आहे टिकत नाहीत जास्त. परमनंटला आहेत हं लांब ते मध्येच यायचं असं.
त्याच्यामुळेच टिकत नसणारे लांब हाय म्हणून.
एसट्या आणि रस्ता वगैरे पण तिकडून हायवेने गेलं तर चांगलं. पण इकडून पोचलं जात जातच नाही. त्या गाड्या तिथनंच जात्यात, हं. आणि शेत असल्यासारखं इकडं इकडं असं.
अरे बापरे.
हां लोकं गावगावच आहे असं.
पण शाळेत कोण
तिकडची शाळा आसपासचे पोरं मोठं आहे की गाव ती.
मोठं हाय का?
हां गाव मोठं हाय. आणि गावाच्या अलीकडे अजून गाव पुढं राहतंय असं. आणि आजूबाजू च्या गावाचीपण येत्यात मुलं, हायस्कूल हाय ते मोठं असं.
बरं हाय ना मग.
त्यामुळे येतेत तर.
हम्म.
अजून काय म्हणता?
बाकी काय नाही बरं आहे, मग काय अशीच गुरुपौर्णिमेच झालं असेल ना शाळेत.
हा गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम झाले की आज मुलं घेत ले ते भाषण हे ते सगळं.
हा हा.
चांगला कार्यक्रम.
बर बर, आमच्या इकडं पण चालू हाय ते. अ मगाशी मठात गेलो, तिथंच सेलिब्रेशन. चालू होतं मुलांचं. कित कोणाला कित टक्के. हा मुलं पण म्हणजे मुल. माझे नव्हते बाहेरचे. किती बारावीला किती टक्के पडले? हा. परत तथ दहा दिवस स्पर्धा होत ना ते गुरुपौर्णिमेनमित्तच. स्पर्धा घेतल्या होत्या त्याचा बक्षीस समारंभ होता. त्याच्यामुळे बराच वेळ गेला माझा तिथं.
हा सगळे एकत्र आले अस तेव्हा आमच्या पहिल्याच्या शाळेत पण तसेच करत हो ते ग्रुप पौर्णिमेला गुरु पौर्णिमेलाच करत होते सगळे बारावीच्या न तर सहा सात वाजत होते घरी यायला.
हे तर तसच केलं त्यांनी आज.
हा हा.
हम्म.
मग सणांना जाणार आहे का नाही कुठं?
बघू आता जायचं का चाललय.
हा हा मीटिंग वगैरे कधी?
चालूच असतात मीटिंग.
हा हा नाही शाळेतली म्हणलं तिच्या.
शाळेतले अजून का सांगितलं नाहीये. म्हणता ते पंधरा तारीख अजून मॅसेज नाही आलेला काही.
हा हा हा बरं आहे त
हो तिचा मेसेज येईल आधी.
काय केलेस.
हम्म.
काय केलं जेवायला? जेवायला.
दोडके दोडक्याची भाजी केली होती.
भरलेला का?
होडी करून. हम्म.
अजून काय चाललंत.
बाकी काय नाही, बर्थ.
झोपलेत का बाकीचे सगळे?
झोपले ते जाागेत सारख गेलं मुलगा गेला वाहेर.
हा हा कुठं?
हम्म गेला राऊंड मारायला कुठं.
हा हा तरी तुम्ही बारा एक पर्यंत बावा बाराला झोपत तुम्ही.
हो बारा वाजता ते जोपायला.
हा, ठीक आहे.
बारा साडे बारा.
जेवण उशिरा करत झा होतय ना म.
हम्म त्याच्यामुळेच लेट होत.
तेच तेच, मग बाकी काय म्हणता.
बाकी काय नाही बरंय.
कितीला उठत सकाळी?
सहा ला.
हा हा हा. बघ अजून सल्यावर करमत
हा?
नसल्यानंतर करमत नसेलात ना स्वस्त कर
हा हा.
अजून पिन.
बाकी ठीक आहे सगळ.
हा.
हम्म हम्म. होय होय.
काय बोलाव हेच कळत नाही बुवा.